हम् बोल ना काय चाललंत? तपलं हे वातावरण थंडय तेच चालू होतं ना? हॅलो हॅलो हॅलो आवाज येत नाहीये हॅलो हॅलो कस हा बोल ना आवाज येत नव्हत.
आवाज येत नव्हता तुमचा.
हा काय माहिती काय झालेल. हम्म, परत गेला की काय हेलो. मधे मधे आवाज का कट होतोय?
हा आता आला आवाज?
पडतोय ना बरं? हो. हॅलो हॅलो हा गं मधे मधे आवाज येत नाहीये.
आला ग आतावा
हा आता आला.
हां बोला.
हम् माझा पण जरा आवाज क खराब झालेला तेवढ जाड आवाज निघतोय. हॅलो आपलं इथे नेटवर्क आहे का यार आवाज का येत नाही का माहिती.
नेटवर्क नेटवर्क चाललंय पावसामुळ.
हा मग मला अस वाटत तिकडे प्रॉब्लेम नाही वाटत नाही का माझ्या इथं फुल रेंज आहे हा. ह त्याला झोपवत होती पण त्याला झोपवता झोपवता मीच झोपून गेली.
हा मगज काय म्हणत होता बाळाचं?
अ काही नाही. अ असं थंडगार वातावरण आहे म्हणून कुठं नेता नाही येत असं.
नाही नेऊच नका काय माहितय थोड दिवस त्याची काळजी घ्या. त्याांमुळ काय होत होतं? म्हणजे बाहेर जर तुम्ही आता गेला तर ते त्रास होतो ना बाळाला पण. कि बाबा सर्दीचा आणि जरी कुठे घेऊन गेला तरी म सॉक्स म्हणजे स्वेटर व्यवस्थित कान टोपी अस सगळं व्यवस्थितच घालून न्या नाहीतर त्रास होणार बाळाला.
आज तरी त्याची चिडचिड कमी झाली नाही तर दोन दिवसापासून संपूर्ण घर डोक्यावर घेत होता.
काय तब्येत ठीक नाही ये काय?
नाही नाही ते मी बोलली ना अंघोळ वगैरे नव्हती केली माझ्या मते. तर त्याच्यामुळे चिडचिड करत होता तो हा पण वातावरण थंड अस असल्यामुळे नव्हते केली. त्याला तर गरम सण होत नाही त्याला तर थंड पाहिजे रात्री पांघरते तर अंगावरून काढतो तो.
हो
हम्म आवाज येत नाही ये का? हॅलो हॅलो हॅलो
हॅलो रेंज प्रॉब्लेम असल्या मू आवाज यायाना झालाय रेंज नाही येत. त्यामुळे प्रोब्लेम व्हायला लागला यायला लागला चालले असं व्हायला लागलं.
हा
हमंम
म्हणजेच हवा आवाज आतून म्हणजे मध्ये मध्ये कट होतोय मध्ये मध्ये त क्लिअर माझा पण तसच होतोय का?
तस हा ते कसं व्हाय लागलं रेंज प्रॉब्लेम झाले त्यामुळे व्हाय लागलं ह
नाही तुला माझा आवाज येतोय का क्लिअर.
आला आला आता आला आवाज तुमचा क्लिअर.
अच्छा म्हणजे मी बोलते ते तुला मध्ये मध्ये ऐकू येत. मला मध्ये मध्ये तुझा आवाज फक्त कट होतोय ह.
नाही नाही तुमचा आवाजच येत नाही मला मध्ये मध्ये.
अच्छा मग मला आता तुझं क्लिअर ये हे पावसाच तसंच रेंज चा प्रॉब्लेम येतो.
हू
हम्म पावसामध्ये तसच होत. हम्म आणि तिकडं तो तुझं काय. ग्रामीण भाग येतो म्हणून तिथं थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल नाही का?
हम्म हम्म हू ते नाही नाही मी इथ कोल्हापूरमध्ये ये आता काय झालंय. पाऊस पडायला लागलाय आता नाही.
हा हा
हा त्यामुळे ते प्रॉब्लेम व्हायला लागलाय.
अच्छा इकडे तसं काही येत नाही मग म्हणून.
हा मध्ये इथं पाऊस पडायला लागलाय ना त्यामुळे ते प्रॉब्लेम व्हायला लागला जरा आवाजाचा. हा असा व्हायला लागलं
अच्छा
मग काय आणि नाही तब्येती नाही ना ठिक.
हो तळपाय वगैरे ठणकताय माझे फक्त सर्दी लागली बाकी काही नाही. म्हणजे जसं जसं वातावरणामध्ये बदल होतो ना
हा तुम्ही जरा चप्पल यूज करा, चप्पल यूज केल्यामुळे काय होतं तर बाबा सर्दी होणार नाही. तुम्हांला त्याच्यानंतर म्हणजे अजून तुम्हांला काळजी घ्यायला पाहिजे ना, तुमचे स्वतःचे पण दोन महिने
हं... नाह आता तो झाला साडेतीन महिन्याच त आता अं पाच लागून जाईल त्याला एक तारखेला,
अं... तिसरा अम चौथ
आता चौथा चालू आहे, साडेतीन महिन्याच एक तारखेला लागल त्याला पाचवा, हम् अब ब जसा जस जसं बाळ मोठ होतं तसं -तसं आगोपणा वाढतो त्यांचा,
नाही आणि आता तर तो थोड्या दिवसां म्हणजे त्यो एक चार-पाच महिन्याचा जर झाला तर, पाच महिन्या नंतर त्यो सगळं ओढायला लागणार, म्हणजे सगळीकडे रांगणार्यांना म्हणजे तुमची त्यावेळी पण खूप धावपळ होणार्यांना,
हा ते तर होणारच आहे, आता काही कमी होत नाही, पण तेव्हा तर जरा जास्तच होईन मग.
हा मग त्यावेळी पण तुमची खूप धावपळ होणार.
हूं... अ डिलिव्हरी नंतर बाई जाड हून जात ते आणि मी तशीच्या-तशी काहीच फरक नाही माज्यामध्ये.
नाही असू दे छान आहे उलट, अशीच तब्येत राहू देत का माहितय आता माझ्या दिदीची पण डिलिव्हरी झाल्या ना, ती एवढी बारीक होती, एवढी बारीक होती, त्याच्यानंतर ते परत आता फुगली तब्येत तिची तुमची छान आहे म्हणून तर, तुम्हांला सांगाय लागलोय काय मी, कानाला तुम्ही पहिला बांधा कानाला जर नाही बांधलात तर तुमची जरा जर वारं तेन बाहेरचं जाऊन परत तब्येत फुगू शकते.
हो.. एक, दोन, तीन, चार... हूं. हुं. हूं... ते कसं असतंना प्रेग्नेन्सी मध्ये आपण म्हणजे काय- पण हे खाऊ, ते खाऊ, वगैरे वेट वगैरे वाढतं, आणि परत फॅट पण असतं ना अंगावर म्हणून- पण बाईची चरबी दिसते.
हा. हा. हा. जरा आता तुमची कशी हालचालच सुरू आहे ना, म्हणजे जसं झालंय तस.
हा त्यामुळंच अ होतंय ते.
आणि ते असं चांगलं आहे जरा ते जास्त जाड शरीर पण मग काही कामाचं नसतं.
आणि कामाचं पण नाही तुम्हालाच त्याचा त्रास होणार,
हम्म हा तेच ना मग शरीर वाढलं, तर मग ते जड जड वाटतं.
हा. हां..
हूं...
नाही तुमची तब्येत आहे ते अशीच राहू दे छान म्हणजे तुम्हांला पण हाल - चाल कराय बरं एकेकांची तब्येत जर वाढली, एक -एक बायका लग् आता माझे एक फ्रेंड हाय, तिला पण बाळ झालं मग तिचं आता बाळ सव्वा महिन्याच काहीतरी असल,
हूं.. हूं..
आणि तिला ती तरी एवढी, बारीक होती एवढी बारीक होती, असली फुगल्या आता तिची तब्येत खूप म्हणजे खूप फुगल्या.
हूं.. हूं.
हूं.... खूप झाल्या तिची तब्बे -
अच्छा आणि कसा न जेवढं झाड- वगैरे झाल ना तेवढं जास्त म्हणजे हात पाय दुखणं वगैरे ह्या गोष्टी - जास्त वाढतात, आणि आळसपणा पण जास्त वाढतो.
हां आणि तुम्ही पण आत्तापासूनच काळजी घ्या स्वतःची. नाहीतर नंतर मग काय होतंय, आत्ता त्रास होत नाही त्या- चा म्हणजे ते डोक्याला तेन बांधलं नाही त्याचा नंतर खूप खरंच त्रास होतोय.
हो, म्हणतात कि सुरुवातीला- जर आराम नसला तर मग नंतरून म्हणजे बॅक साईड पूर्ण दु- ते बाईची असं, ऐकलंय मी.
हो खूप.
हो सी सेक्शन च लाईफ टाइम पेन असत. म्हणतात, हो हा ते इंजेक्शन जास्त पेन होतं मला खूप अवघड त्रास होतो. हम आई होन सोप नसत.
खूप, खूप आता आता कळलं.
ह् नाही म्हणजे आधी म्हणजे कसं आपण अंगावर कधी घेतलेलं नव्हतं. नव्हतं ना हा आपण आधी आई म्हणायची आई होण सोप नसत. तू झाली की तेंव्हा - समजण, मग आता समजलं आता समजलं आणि आता अजून- समजेल, आता अजून पुढे समजेल. हो तीन वर्ष, तीन वर्ष एन्जॉय केली लाईफ. आणि आता मग चालू झाली ड्युटी.
हा छान म्हणजे तीन वर्ष तरी बाबा निवांत होता. एक एक जण लगेचच म्हणजे लग्न झालं की लगेचच. त्यांना पण बाळ होतय, एक वर्षाच्या आतच.
तसही नको करायला पाहिजे लाईफ काय एन्जॉय करतात लोक हम्
हो थोडं एन्जॉय पण करायला पाहिजे ना. काय असते आणि काय नाही ते, मग आता गावी कधी जाणार आहे?
गावी नाही बघू उद्या चाललंय. मामाकडे जाण्याचं
हम्म हम्म हम्
हम्म
या
आजच म्हणत होते पण आज थोडं काम आहे गावात जायचं आम्हाला. थोडं शॉपिंग वगैरे करायची होती बाळाची.
कधी जाणार आहे मग?
अ संध्याकाळी.
आज जाणार आहे काय?
हम्म
हम्म हम्म हम्, मग कधी जाणार आता पाऊस पण आहे आणि
नाही नाही इकडं नाही आता ऊन ऊन पडतय बाहेर
हम्म
ऊन पडत आहे ऊन पडलंय बाहेर आज नाही पाऊस.
अ आता नाही आमच्याकडं हे केलंय म्हणजे पाऊस पडायला लागला आता वातावरण तर खूप झालय खूप पावसाच.
अच्छा ते नाशिक पुण्याला तर खूपच पाऊस आहे डायरेक्ट अजून
काय नाही आता मागापासून नव्हता सकाळपासून आता खूपच पडायला लागलाय हम्म पाऊस.
नाही नाशिकच सांगते मी घरामध्ये पाणी शिरलं एवढं पाऊस आहे तिकडे माझ्या मावशी असतात ना,
आता पण सुरू आहे तिकडं?
हो का तिथं ढगफूटी सांगितलेली.
हा हा हा.
हम
तिकड एवढं म्हणजे एवढं पाऊस पडयला लागलाय तरी मग इकडं बरं आहे वा आपल्या इकडे म्हणजे एवढा पण नाही आहे पाऊस. म्हणजे जास्त पडेल अस.
अच्छा आमच्या इथे पण कंट्रोलमध्येच असतो एवढा पाऊसच नसतो एवढं हात बुटतील गाणं बुट थपर्यंत फक्त एक वेळेस पूर आलेला होता बस.
हा हा हा.
हा नदीला पूर आलेला होता.
हा हा.
हम् हम्म कस पाहतोय.